हॅलो हॅलो काय करती? हो येतं ना
हा हा हे का मशीनवर बसलोय
काय करू राहिली त्याच्यावच
ये पाऊस जास्त चालू आहे मग रिकामा रिकाम शिलाय मशीन वर मग. चाललंय हम्म.
हम्म मळ्यात ना काय काम का?
नाही बाई एवढ्या पावसाच काय करती.
बरय मग आम्हाला नाही पावसाचं काही काम.
हा का? हा हा.
जेवण अन ते झालं?
झालं जेवण झालं
हम्म हम्म.
नाही पाऊस होता आज ना.
हम्म पोरांले सुट्ट्या असतील ना?
हा आज सुुट्टी ना आज येतोय.
हम्म ते आमच्याही पोरांना आज सुट्टी आहे.
हा नसल्या त्या बरे
हा
तेशा येतच बरी रात्री दडपे
हा पण काल म्हणजे काल जास्त सांगला होता, पण कालच्यापेक्षा आता जास्त वाट राहिला पाऊस
आज जास्त आहे आज तर सकाळपासून आहे.
आज डायरेक्ट उघडेलच नाही हा तस काल म्हणजे तरी थोडा मध्ये मध्ये उघडलं होत.
हा तू इकडं ये ना वेद.
तेय त्याचा आवाज दिस होतोय.
हा हा आमच्याकडे बघताय तेवढा एक वेदच पुरेस आहे
हा ना
हा बाकीच्या तीनींचा आवाज नाहीय
एकाचा जेवढा आवाज आहे का
हा याकालाच तेवढंडाचकय त्याच्या हातातून फोन ठेव घेतला का त्याचा कागड चालू झालाच पाहिजे
नाही आमचे फोन बिन नाही पण मग अशा मस बाधगडी राहते तिन गब बसेल आता दोघांच सूट देत चालली दोघांचे
हा ना
हम्म नाही तीन बसल्या आवेशी घेऊन
हा ना हा तर अभ्यासाला सुद्धा बसत नाही आता नालाय
पण ते दोघा जण खेळू राहिले.
हम्म हम्म अजून काय म्हणते
काय नाही
तुम्ही नाही बसती का मशीन.
हा ताई शिवू राहिलंय ना
हा का?
हा
हम्म हम्म.
मशीन एकच आहे ना
हा का?
आ हं
आणि सरूची आणली ना
तीच आहे ना जुनी नाही ते आधीची देऊन टाकली त ज्यांची आणि त्यांची दोन ते दोन चॅनल होते ना त्यांन लागत होते म्हणून ते घेऊन गेले.
ते फरशीवालेला बाबाचीे हितून ना
हा...
हा का?
त्यांच्या सोनाला लागत होते मग ते घेऊन गेली.
हा का?
हम्म एकच म आता
हम्म हम्म मला वाटलं दोन मशीन आहे का काय दोघींकडे.
नाही नाही एकच आहे.
हम्म हम्म.
हम्म
या मशीन ला मोटर आहे का?
मोटर आहे ना नाही ना मोटर, आटेच्या मशीनला होते ना मी
हा हा
त्याची ना पिन खराब होईल ना मग पिन बसवायची बाकी.
हा हा
बसवायची मोटर हा बसवायची
हम्म
आचकांते.
हाय ना ते हे बसले माणसं इतक्यात गेले माया्यात. हम्म.
म आ ते काही काम अससलता.
मात ना गोरांला चारा पाणी लागत हो ना. कुटीन ते घालायला शेनान ते काढायला. बाकी दुसर नाही काय. हम्म.
हा ह.
बाकी अजून काय म्हणते.
काही नाही बाई हेच आता चाल रे पावणी पाऊसच रिकमट रिकमट काही. त उ दुघ द. हम्म.
पावसात कड हिणता फिरताय येत नाही.
हा.
हो. तिथुन जायला मोटर नाही वाटत लयच आवाज यत.
मोटर आहे अग पण मला मोटर येऊन येत चालायचं.
उलटते सप.
ते मला भीट वाटत त्याच्या खाली आयची.
असं थोडी सवय झाल बरोबर.
त्याता का माझा काही क्लास झालाय.
हम् माझ कायल होत.
आह.
माला नव्हतं जमत आधी मोटर नव्हती तिकडं. मग इथं मोटर होते ना ते बरोबरच उलट सोपी जात.
हा ना.
हम्म.
क आपल्याला सवय नाही असं वाटत जायची बोटो बिट म्हणून भीती वाटत.
नाही नाही सोपी राहतते ते पण.
हम ह.
हम् मग तु म काढून ठेवी त का मोटरच.
काढून असते म्हणजे हाय मोटर ते मशीनवरच आहे.
हा चालते. हम्. याज काय ना.
तुम न असाल काही तर घ्यायचं परत क्लास करून तुम्हाला गावात जवळच्या जवळ.
नाही परत काम सुरू होते ना. हम्म.
त जोपर्यंत नाही तोपर्यंत.
तामबटनच सुरू होईल ना लावायचे तुम्हाला हे लावायचे काय.
हा मग तांबाट्याने लावलंक सेवण.
हा ना.
हा.
हम् हम्म मला लावायचे न.
हा ना.
हम्म तुम्ही कांदे नाही करते का?
अ नाही मी कांदे नाही.
हम. बरं ना कांद्यांचे पण वाढले.
हा ना काय भाव झाले व.
हम्म एकतीस बतीस ऐकलं मी. परच्या दिवशीच.
हा का मग तर चांगला व्याय झालाय् हम्म. अय. अजून कमवते.
जल काय नाही मग बसली निवनत कराव फोन. कांदे आमचे थोडेसेच विकेले. अजून भरपूर हे.
हा हा. तुला काय कराय ह ह.
नाहीचा आवाज येतो तुमच्या इथं.
वेद अग वेदला डोको लावतो ना आमचा.
हा ना त्याच्या मोठ्या चिल तिलालावर राहिला अर्ध डोकं.
हा हा त्यांच्या दोघांच चालू आहे.
ह हम्म हम्म. हम् हम्.
सकाळीच आहे ना सगळे म्हणत होते वी न. त्याला शाळेत ना का पाठव ना आम्हीच म्हणायचो त्याला नऊ घाला.
हा ना.
हा. नाहीनून ते म्हणा जस घरी ठेवल ना त्याला त्यांनी सांभाळायचं म्ह. अमेरिका म नाही म्हणताला सांभाळायला. हम् तरी पणना त्याला सांभाळावं लागत. हा हा हं हं.
म्हण जायचं एक नाही म्हनायचं पर शाळेत फोन आला सुट्टी.
हा.
हम्म कारण कालच्या पेक्षा आ जास्त पाऊस आहे.
हा.
आज म्हणजे डायरेक्ट असं उघडेलच नाही. हम्म काल तरी म्हणजे असं थोडं थोडं मधी मधी. एक पाळा झाला का थोडं उघडायचं.
हा.
आज म्हण सर सकाळपासून सुरूच आहे.
सुरूच सारखं. हा ब्रह्मा हुशारारी पण वेद हुशार नाही ब.
हा ना.
हा त्याला तर बिचारायला सांभाळायला कोण जागत नाही.
एकटेच खेळते.
हा.
हम् तो आता पप्पनच्या मागं लागेल आता.
हा म.
मळ्यात जायचं होत त्याला.
ह.
पप्पा कधी चारध तास खाली बसलेस. मठव त्याला चुकांट मारून गेले. हम्म म तर हळ वाळ तर च.
ते आमच्या बरोबर मग मला बाजला गेल हो.
हा.
तिथ फ्रूटी घेतली.
हम्म.
अ माऊमानाची एक गोठडे मला ब फ्रुटी प्यायला. नाही म्हणे शबली मलाच प्यायची.
हा ना देत नाही कोणालाच काही
हा. मग तिमा नेहमीच पैसे दिलेले. मामाने पहिले पैसे देन दुकानातून दुसरी हा हा. म्हणे संपल्या बॉटल संपली का मग देईल म्हणे तुला?
हा ना.
हा असा तर चारशे वीस.
नाहीई काल गुरु नाही का गुरुला काल कागद होते ना नाही हा अभ्यास करत होता. मला म्हणतो त्याला सांग का लहानपर कसा अभ्यास करीत आहे.
हा ना. तू कोणता लहान आहे म्हणा तु ले मोठा आहे सगळ्यात मोठा तैसे
हा ले मोठा दिसतय.
बोलून तेला छान आहे तस.
नाही म्हणजे एकदमजली तिथेच बोलत.
हा.
त्याच्यातले त्याच्यात माहती आहे लकार भांडायला
लै भांडती लै भांड होते आमच्या सोबत
आमच्या सोबत काय कमी मांडायची ज्या कशी तर कशी मांडायची तिला विचार ना.
आमच्या सोबतही सारखी भांडती दय पण तिची मम्मी सोडीत नाही तर
कोणीच नाही सोडीची
कोणीच नाही सगळ्यांसोबत उरे बरे किती?
तिला जमच आहे व्हाय तेवढं.
हा.
जाक येल नव्हती तर जाकल म्हनची ये ना ये ना मा आगताय त यालिन मंगकोट दोघीसत मत
हा ना.
हा.
तिला फक्त घेतलं का मग ले गड नाही तु लव अंडाची
हा.
मग ती काय तिलाे आणायला सांगेला असेल म्हणून ती वाट पाहत असेल.
हा हा त्यांचं दोघींच चालू होत काहीतरी
हा मग ति ति आनायला सांगेल असेल म्हणून ती वाट पात असं.
हम्म.
हम्म हम्म.
तिला म्हणायची त्यालावशा आत्ताही म्हणायची आजी मजा मावशला राव देना.
काय काय?
हा.
त्या म्हणते फोन पाऊ म्हणलं फोन कोणाकडे
झालेला मग करू का पण गे टिपा मारून
हां
झाले बाय दहा मिनटं ह अग. कटच होईना कट नाही ना हो राहिले
आ देवा आज काय झाल याला
तथं.
आओ झाले दहा मिनिट पण ते कट होईन ना
कर बरं तू तिकडनं
अग करते ना मी पण नाही होते
मालिकडन नव्हते